लई का
मी मस्त आहे तुमी
आम्ही पण मस्त निवां चाललंय बघा
काय करताय बाकी
बाकी काही नही
निवांत
हूं तुमचं काय चाललंय म
आमचं काही नाही आमचं - पण निवांतच चालय
हं खाना पिना
होय तुम्ही परवा ती फंक्शनला साडी नेसली होती ती कुठून घेतली होती.
कोणती
अ आमी तुमच्या गावी आलो होतो यात्रेला तेव्हा ती अ पर्पल कलर ची नेसले हो - - ते ना साडी ती
हा ती आमच्या इथूनच घेतली होती स्टोर मधून
हो काय
हो हा हा थँक यू थँक यू आवडली का तुम्हाला
होय
हाँ हा
ते असाडी त चा कलर अं ते साडीत च कापड वगैरे छान होतं एकदम
हं हा थँक यू
तिला होती साडी?
ती साडेसातशे ला घेतलेली आहे मी साडी
व प्राईजच्या मनान खूप चांगली साडी भेट
हो खूप छान म्हणजे अर्ध्या किमतीत भेट ती तिथे
होय काय
तर ते मुळचंद मिल म्हणून आहे
हा हा हा
तिथूनच आम्ही घेतो साड्या, तर तिथ भरपूर म्हणजे व्हरायटी असतात.
ठीके ठीके आम्ही पण येऊ तुमच्याकडे साडी खरेदीला
या कि लग्नाची वगैरे असं काहीतरी काढायच असलं तर या जास्त साड्या
हा हा हा नक्की येऊ आम्ही मला आवडली तुमची साडी तेही म्हंटल फोन करून विचारू कुठून घेतली म्हणजे आपल्याला पण नेक्स्ट टाइम घ्यायला बरं
हा हा तुम्हाला हवे असेल तर घेऊन जाऊ शकता?
तुमची साडी कशाला विकत घेतो की आम्ही
विकत होय
तुम्ही आता नेसलेली साडी तुम्हाला परत लागेल ना फंक्शन ला वगै ते
म्हणजे विकत घेण्यापेक्षा क शी आपण आपण नेसू शकतोय ना विकत घेण्यापेक्षा एकदा आपण नेसली परत आपण दुसरी घेऊन आपण नेसू शकतोय असं काही ना
हा हा ते पण बरोबर आहे चालेल म मी ते परवा घ्यायला साडी
या या पैसे भरपूर घेऊन या
आवो
हा हा हा नाही तुम्हाला विकत म्हणजे दुसऱ्या वगैरे साड्या पाहिजे असतील ना तर पैसे भरपूर घेऊन या, इथ व्हरायटी भरपूर आहेत
हा हा येते येते तस घ्यायच्या आहेत आता आमच्या घरी फंक्शन आहे त्यासाठी येणार आहे मी हं हं तेव्हा मग मला दाखवा ते शॉप आणि मग बजेट मध्ये आपण घेऊ अ
हा हा ठीक आहे चालेल ना या तुम्ही
हा
अ
अजून तुम्ही म्हणजे तुम्ही नेहमी तिथूनच घेता साड्या
हो आम्ही तिथूनच आमच्या लग्ना वगैरे तिथूनच आम्ही साड्या काढल्यात
म्हणजे भरपूर वर्षापासून घेताय वाटतं तिथे?
हो हो आम्हाला पण माहित नव्हते असंच इनस्टाग्राम मधून मधून बघितलं आम्ही
हा हा
ते बघूनच आम्ही गेलो होतो तिथं
अच्छा अच्छा अच्छा छान आहे ना म्हणजेत तथ कमी किमती ते भेटत असल तर ग्राहकांचा फायदाच आहे.
हो भरपूर म्हणजे आम्ही आता लग्नासाठी माझ्या चार पाच साड्या तिथूनच काढल्या बहिणींसाठी तिथूनच काढल्या. सासू मम्मींसाठी पण तिथूनच काढल्या सगळ्यांना साड्या
म्हणजे पूर्ण फॅमिलीसाठीच घेतल्या तुम्ही तिथ
हो हो म्हणजे भरपूर खूप आवडलं तिथं मला म्हणजे आपण आपण बघून चॉईस करून ब करू शकतोय आपण अशी गडबड वगैरे काही नाही हम् म्हणजे आपल्याला वेळ लाग गेल तेवढा ते देतात आपल्याला सिलेक्ट साडी करण्यासाठी
हम्म हम्म हम्म
अंसाय
छान आहे की मी पण बघते आणि येते म तुमच्याकडे साड्या घ्यायला.
हा ठीक आहे चालेल ना त्यांच्या भरपूर शाख हेत
होय काय हा हा हा हा आणि तिकडे ड्रेस वगैरे म्हणजे लहान मुलांचे किंवा लेडीज कुर्तीज असं वगैरे सगळं भेटतेय का
हो हो ते साडींच वेगळं केलंय त्यांनी आणि लेडीज कपडे वगैरे जीन्स वगैरे त्यांचं वेगळं ठेवलंय आणि किड्स वगैरे त्यांच वेगळं ठेवलं असंय
अच्छ अच्छा छा
म्हणजे वेगवेगळं ठेवलं एकातच गर्दी व्हायला नको म्हणून
अच्छा अच्छा अच्छा मग छान आहे
हो तुमच्या मुलांसाठी पण तुम्ही घेऊ शकताय कपडे तुमच्यासाठी घेऊ शकताय
हम्म हम्म हम् हम् येऊ येऊ म तर नक्कीच यायला लागेल मला तिकडे कपडे खरेदी करण्याे बर ब बर येऊ येऊ हा हा हा
अं
बाक ते अजून काय म्हणता
अजून काही नाही बघा आता चाललंय जेवण वगैरे बनवलंय आता
हं हम् हम्म
आता थोडं नंतर थोड्या वेळन जेवायचं
मग आमरस वगैरे खाल्ला की नाही या वर्षी
आमरस वगैरे नाही केला हो आमरस इकडं आता कामाच्या भरपूर काम असतात गावाकडं
एवढे कामात बिझी आहे तुम्ही हा हा आमच्या घरी या आमरस खायला बनवतो आम्ही नेहमी
चालेल चालेल बनवल तेव्हा बोलवा आम्हाला
लवकर या नाहीतर आता सीझन संपणार आहे आंब्याचा
नाही नाही तुम्ही ज्यावेेळेस बनवाल ना तेव्हा कॉल करा आम्हाला आम्ही येऊ
ठीक काय ठीक काय म्हणलं तुमच्या गावी पण भरपूर आंबे असतात म्हणलं तुम्ही आमरस वगैरे करून खाल्ला असेल म्हटलं विचारू कसा बनवताय काय
आमच्याकडं नाई बनवत. खूप कामे होती आता यात्रा वगैरे झाल्या त्याच्यानंतर घराच काम चालू होत त्याच्यात नाही बनवायला झालं.
अच्छा अच्छा अच्छा
बाहेरची माणसं वगैरे जेवायला त्यांच करायचं घरातलं करायचं हो हो त्यांना सरबत वेगैरे चहा सगळं एकत्र होत ह
मग बरोबर मग तुम्ही कधी बनवणार तुमच्या स्वतःसाठी
हो तेच ना हम्म
त्यामुंळ मग तुम्ही नाही बनवला मी बनवेल तेव्हा तुम्हाला फोन करेल या आमच्या घरी
चालेल चालेल तुम्ही कस बनवताय?
आम्ही ते आता हापूस आंबे वगैरे असतात ना
हा हा हम्म
मध्ये एकदम पिकलेले घ्यायचे.
हा हा
अ मग त्यातला गर काढून घ्यायचा कोय बाजूला करायची सगळा रस काढून घ्यायचा.
हं
तेच त्यामध्ये अ उकळून थोडं कोमट केलेलं दूध टाकायचं साखर टाकायची विलायची पूड टाकायची.
हम् हम
हं आणि मिक्सरला अ बारीक करायचं
मी पूर्ण मिश्रण सगळं एकत्र केलयं
हां
हा हा
म्हणजे थोडं थोडं घालायचं तो थोडा आंबाचा पल्प घालायचा थोडं दूध टाकायचं, साखर टाकायची, इलायची पुड टाकायची. आणि हम् ते टाक आणि मिक्सर फिरवून घ्यायचं असं एक दोन तीन म्हणजे आपलं केवढ अस पल्प तेवड्यावर करायच आणि मग थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवायच एक दोन तीन तास मग ते थंड झालं ना मग छान लागतय खायला त्याच्यासोबत पुरी सोबत किंवा चपाती सोबत किंवा तसही खाल्लं तरी छान लागत
ठीक आहे तुम्ही एकदा करा आणि बोलवा आम्हाला मग
चालेल चालेल बोलवू आम्ही नक्की
हा.. हा.. हा..
आम्हाला पण आवडतो आम्ही कधी कधी बनवतो आमरस आता आंब्याचा सीझन आहे म्हंटल - - तर बनूया म्हटलं तर ह्या वर्षी आण पुढच्या वर्षी म्हणजे वर्षातून एकदाच बनतो आमरस आंब्याचा सीझन येईल तेव्हा नंतर मग परत वर्षभर वाट बघत बसावे लागते आमरसाचे
तुमच्याकड भरपूर आंबे हाइत वाटत.
आमच्याकडे पण आहेत भरपूर पण ह्या वर्षी एवढे जास्त नाहीयेत ओ आंब्यांना किडकापाड म्हणजे थोडे किडलेले असे खराब
तुमच्या स्वतःची झाड आहेत का बाग आहे
बागा अशा नायेत थोडे आहेत दोन चार थोडे आमचे अशे शेतामध्ये
ह हा हा म तुम्ही बाजारमध्ये विकताय का आंबे असं
बाजारमधले नाही बाजारमध्ये आंबे असतात ना त्याच्यामध्ये केमिकल खूप असत
ते नव्हे तुम्ही म्हणजे बाजारात विक्रीसाठी नेताय का तुमच्या म्हणजे झाडाचे आंबे घरातले
नाही नाही एवढे विकण्यासाठी नाहीत आम्हाला घरी खाण्यापुरते एवढेच - - चहेत विकत नाहीत घरीच खायच वर्षातून एकदाच येतं नाता पोटभर खाऊन घेत - - नाही नाही विकत नाही आम्ही घरीच खातोय आमरस बनवायचो किंवा घरात आता भरपूर लोक असतात त्यांना पुरायला पाहिजे ना वर्षातून एकदा ते म्हटलं पोटभर खाऊन घ्यायचं हम् हा तेच होतय ना मग विका आणि मग आपण बघत बसायचं असं होते
बरोबर म्हणजे घरातलं घरगुती आंबे ते घरगु
हम्म बाहेरच कस केमिकल वगैरे असतात ना त्याच्यात
हा.. हा.. हा..
त्यामुळं ते नाही खात आम्ही बाहेर चे केमिकलचे आणि घरातल्या सगळ्यांना आंबे खूप आवडतात ना त्यामुळे मग म्हंटलं आता विकायलाच नको घरीच खाऊया अगं दरवर्षी प्रमाणे एवढे जास्त आंबे नाही
हा या वर्षी कमी आंबे आहेत जास्त प्रमाणात नाही आहेत
हा आणि ते थोडं खराब पण निघतात
हो हो
मग तेच म्हंटलं तुम्हाला कॉल करून बघू ते साड्या वगैरे कुठ तून घेतल्या होत्या म्हणून कॉल
हा हा ठीक आहे चालेल चालेल करा मग? आधी वेळ भेटायला तर.